हॅलो
हां बोला की.
हा, मला रव्याची लाडूची रेसिपी सांग की जरा.
रव्याचे काय?
हा.
पण, म्हणजे दुकानातून बारीक रवा असतोय ना, तो घ्यायचा. आणि तो, मीडियम लेवल ला भाजून घ्यायचा, मंद आचेवरती ती, एकदम म्हणजे अस, करपण, जास्त ब्राऊन कलर येऊ पर्यंत भाजायचं नाही, थोडंफार गरम करून घ्यायचं ते.
हा हा.
आणि, नंतर मग आपण पाक तयार करायचं, एकतरी पाक. तयार झालं ना, मग त्यामध्ये थोडं तूप, वेलची, वेलची पावडर जी असते, ती टाकायची. आणि त्यामध्ये मग, म्हणजे जे काही भाजलेला रवा असतोय ना, तो त्यामध्ये घालून, ते पाक येईपर्यंत, किंवा ते रवा सगळ्या पूर्णपणे भ र्यंत ते ठेवायच, थोडं थंड होईपर्यंत, आणि नंतर मग ते लाडू वळून घ्यायचे.
होय काय, छान होतात लाडू.
होय मऊ होतात, छान होतात. आणि भजताना वगैरे आपण जरा तुपाचं प्रमाण, जास्त लाव, घातलं ना कि मग मऊ होतात, होय होय.
गुलाबजामुन कसे बनवताय तुम्ही? गुलाबजामुन म्हणजे घरी अ खवा आणून बनवताय, की इंस्टंटवा, हच पि गुलाबजामनचं आमी बनवतोय.
आम्ही गुलाबजामन घरी, म्हणजे खवा आणि पनीर वगैरे असतय ना, त्याचेच करतो.
हा हॅलो.
हा अ म्हणजे खवा असतोय ना तो खवा आणि पनीर किंवा त्यामध्ये बेज आपलं मिल्क पावडर असते ना त्यापासून तयार करतो आम्ही
हो का.
म्हणजे खवा पहिल्यांदा पावशीर खवा असेल तर मग एक पन्नास ग्रॅम मिल्क पावडर लागते त्याला आणि खवा पहिल्यांदा किसून घ्यायचा आणि त्यामध्ये मिल्क पावडर आणि आणि अ म म्हणजे मिल्की पावडर किंवा पनीर. असं दोन्हीपैकी एक कोणते तरी वापरू शकतोय आपण.
आणि पूर्णपणे ते मळून घ्यायचं चांगलं आणि त्याचे बॉल तयार करून तळून घ्यायचे. आणि पाक तयार करायचं आणि त्यामध्ये भिजवा म्हणजे असं सोडायचं ते. जे बॉल तयार केलेले असतात ते.
होय काय?
हा सोड एकदम थोडसच त्यामध्ये, सोडा खाय घालायचा खायचा सो
का आम्ही पण कधी बनवत नाही पनीर वापरून, फक्त आम्ही आहे या माव्याचे खव्याचे बनवत तो
हा हा
आणि एकदा दोनदा इन्स्टंट पण केलेले.
हा म्हणजे ते रव्यापासून तयार करतात ते ना?
नाही नाही रव्यापासून नाही, इन्स्टट इन्स्टंट पीठ असतं ते मिळतं बाजारात आपल्याला.
मिळ, हा हा त्याचे, म्हणजे चांगले होतात ते मी केलो नाही, पण असं ऐकलंय खूप जणांकडून. छान होतंय असं, हा हा म्हणजे ते तयार पीठ अस आणलेलं नुसत्या त्याचे बॉल तयार करून तळून सोडायचे असतात, एवढंच असतंय.
होय फक अ दूध अगदी चमच्याने दूध वापरायचं त्यात घालायचं. आणि मळायचा आपण मऊसूत गोळा मळतो तसं आणि ते तळायचे आणि पाकात घालायचे.
हा हा हा, मग ते म्हणजे जे इन्स्टंट पीठ असते ना, ते कशापासून तयार केलेले असते?
अं ते बाजारात आपलं म मिल्क पावडर त्यां सगळे इंस्टंट त्यांनी, काहीतरी प्रिझर्वेटिव वापरतात त्याच्यानी ते बनवतं, त्यामुळं ते इन्स्टंट बरं पडतंय, म्हणजे पाहुणे वगैरे आले की नाय, अ मा मावा आणून ख आणून करत बसण्यापेक्षा, फास्ट होऊन जाते ना. पटकन होऊन जाते. नाही नाही, छान होतात नाही छान लागतात आपले आहे तशीच. छान लागतात. हो मऊसूत मळून आपण केलं ना, होय काय?
हम्म
आणि काय, गणपतीत तुमच्यात काय असतं? गणपती आन
गणपत, हो आणतो आम्ही वर्षभर ठेवतो.
होय का? बरे पहिल्यापासून म्हणजे तुमच्या घरात वर्षभर गणपती आणला की ठेवतात.
हा हा, म्हणजे पहिल्यापासून माहेरी होत तसं. वर्षभर पप आम्ही लहान असल्यापासून ठेवत होते आमचे पप्पा आणि आता ही त अ आता एक चार पाच वर्ष झालं इथं ठेवा लागले मी.
हो का? म आदल्या दिवशी विसर्जन कर गणेश चतुर्थी
हा ग हा आदल्या दिवशी विसर्जन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी मग आणायचं नवीन. मग आणल्यानंतर ना त्याचं डेकोरेशन वगैरे झालेलं असते बऱ्यापैकी.
हा हा हा
तिला आणि थोडं सजवायचं.
हा. हा.
ह. आणि मग त्या दिवशी काय मग खीर वगैरे असते?
गणेश चतुर्थी दिवशी खीर करता, हा. आणि गणेश चतुर्थी पासन पाच दिवस गणपतीला काहीतरी वेगळवेगळ नेवेद- करून दाखवतो आपण गोळाचे
दहा पोळ्या किंवा मोदक आणि- असं दुसरं काहीतरी काहीतरी वेगळं.
हम्. गणपती आल्यानंतर, चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी गौरी येतात.
हा, त्या दिवशी मग ते भाकरी, अ.. भाजी भाकरी-
हा.
मिक्स भाजी ह्याची करायची असते, ते भोपळा वगैरे भ- भोपळ्याची भाजी वगैरे घालून. शेपू, भोपळ्याची भाजी, मेथी, हे सग- सगळं मिक्स करून भाजी करायची, त्यावेळेला.
हां, हां, दुसऱ्या दिवशी पोळ्या असतात का?
हो.
हा, हा, आम्ही पण तसं करतो पोळ्या दुसऱ्या दिवशी बनवतो. आणि मग गणेश विष- र्जन गौरी, गणपती विसर्जन असंत, त्यावेळी आळूचे वडी- चपाती- असं हे करून, त्याचा नैवेद करून आम्ही विसर्जन करतो गणपती.
हा, ते तो पण सण छान असतोय, हो, हो. येतात कसे आणि जातात कसे दिवस कळत पण नाही ते.
आपल्या या रोजच्या देवांच्या पूजेबरोबर ते जे हळ- ते ह हे हरचाली ह आणयचं निवडायचं ते आघाडा त्याला घालायचा, रोज काढायचं- होय, होय छान वाट-
त्यामध्ये म्हणजे आता हारळीचं ते- पाठीमागच जे किरीट असते, ते पण आता नवीन पद्धतीने तयार करायला लागलेत- सगळे. छोट्या गणपतीच्या म्हणजे मूर्ती असतात, त्याला छान वाटतात ते घर-
होय, होय. ह. बाजारात पण छान, छान मिळत्यात तसल किरट हे- तयार. आपल्याला घरी पण बनवता येते छान पैकी.
होय, ते तसं म्हणजे- हार म्हण, हार पण तशा पद्धतीने करून त्यामध्ये- हम.. व्हाईट कलरचे छोटे छोटे- ते फुलं वगैरे घालून, आपण छान पद्धतीने करू शकतोय ते हार त्याचा.
हा झालं तजे म त्या मोठ मोठठ्या गणपती बरोबर, छोटा गणपती तो राडीचा असतो ना- चिखलाचा, चिखलाचा तो पण असतो ना तुमचा.
हा हे सॉरी गनुबा म्हणतात.
हां, गणोबा, गणोबा, गणोबा.
आम्ही पाच दिवस झाल्यानंतरन- म्हणजे सहाव्या दिवशी जे विसर्जन करतात ना त्यावेळा- ते राडीचा गणपती विसर्जन करतो आणि हे आणलेले असते हे- मूर्ती तिथे ठेवून घेत होत एक वर्षभर, हा.
हा, हा, म्हणजे वर्षभर गणपती असतो घरात.
हो. हो.
मग चांगलंय. ह
हम्म मग काय कधी संकष्टी असल त्यावेळेला संकष्टी रोजच्या रोज पूजा करायची संकष्टीच्या वेळेला मग का आरती वगैरे करायचं संध्याकाळी.
होय काय?
अ संकष्टी सोडायच्या वेळेला हा.
हा हा! चांगलाय.
त्या दिवशी मग मोदक किंवा दुसरं काहीतरी करायचं नैवेद्याला.
हा!
शिरा, मोदक, खीर असं काहीतरी करायच संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी.
ह हा! गणपतीला जास्त करून मोदक आवडत्यात त्यामुळ मोदकाचाच नैवेद्य बरा वाटतो.
होय म्हणजे ते संकष्ट ष्टीच्या वेळेला त्या दिवशीला नारळ पण फोडल्यासारखं होतंय गणपतीला आणि त्याचेच मग ताजे ताजे मोदक पण करता येतात लगेच. हा दोन्ही एकत्र एकदमच करता येतय. नाहीतरी मग ते नारळ तसंच ठेवलं की ते व्यवस्थित वाळलं तर वाळतय नाहीतरी खराब होऊन जातय.
हो! आता वटपौर्णिमा वटपौर्णिमा ओ करताय तुम्ही?
होय करतो की.
हा वडाच्या झाडाची पूजा दिवसभर उपवास.
हा म्हणजे तुम्ही संध्याकाळी सोडताय का दुसऱ्या दिवशी सोडताय मग उपवास?
आम्ही संध्याकाळी सोडतो दिवसभर करतो आणि संध्याकाळी सोडतो.
हा हा मी पण आता तसंच करायला लागलोय म्हणजे पहिल्या वर्षी तेवढं दुसऱ्या दिवशी सोडलेल. पण त्याचा जरा जास्तच त्रास व्हायला लागला म्हणतान मग आणि घरचे पण म्हणलेत मम्मी ते
हा हा!
संध्याकाळी जरी सोडली तरी चालतय पण आमच्या घरातली जे दुस ना म्हणजे माझ्या सासूबाई किंवा दुसऱ्या सख्या चुलत सासू आहेत त्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडतात एक काहीतरी फळ वगैरे खातात. आणि हम्म मग पूजा करून आल्यानंतर काहीतरी थोडस उपवासाच काहीतरी म्हणजे भगर किंवा काहीतरी अस खायच किंवा दूध तेन घ्यायचा संध्याकाळी आणि तसच फराळ करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायच मग अस करतात.
होय काय दोन्ही वेळा उपवास
होय! खूप लय म्हणजे असं तेज जास्त त्रास होतोय खरं. दोन तीन दिवस तरी अशक्तपना आल्यासारखं वाटतय.
हा वडाच्या झाडाची पूजा करताय ना?
हो करतो.
हा वडाला प्रदक्षिणा सात पूजा
हो तिथं जाऊन ते जे काही ओटीचं साहित्य असतय बांगड्या वगैरे छो छोट्या ते सगळं जाऊन ते ठेवून वगैरे ते बांगडी वगैरे त्या दोऱ्यात घालून ते प्रदक्षिणा घालून मग यायचं असं.
होय तिथं खाली ओटी पण भरतात नाही वडा वाडाच्या झाडाच्या
होय होय झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर न मग ओटी ज्या गेलेल्या असतात त्या सवासिनी त्या ओटी भरतात. हा!
आणि मग काय फोटो सेशन होतंय.
हो ते काय पूर् संध्याकाळपर्यंत चालूच असते पूजा करून आल्यावर त्याच्यामुळे थोडा वेळ जातोय आणि त्यामुळे भूक पण लागत नाही
ह ह ह ह
नाहीतरी उपाय असल्या घरी असून असत बसून असलं की मग काहीतरी खायला खायला असं होते
ते फोटो सेशन मुळ तर व तेच हाल हो फोटो सेशन मुळ तर वडाची पूजा लांबतेने पूजा पूजा दहा मिनिटात होते पण फोटो सेशन अर्धा तास लागतो
जास्त होय आणि त्यात आवरायला पहिले तास दीड तास
होय होय होय हो
पेक्षा जास्तच जातोय व
हो चालत आणि काय
आणि आणि काय करूया आलीकडे फोन मग आपण हा